हॅलो हॅलो आं काय करताय? हॅलो, मी मी बसलोय.
हा का
हा. तू काय करतेय?
काही नाही बसले
का बर बसलीयस?
असंच जेवण झालं का तुमचं?
हो झालं ना. तुझं?
हो झालं पण
काय खात मी-मी आज सांबर, भात, बटाटा, चपाती
हो का बाकी काय म्हणता मग
काही नाही.
पाऊस वगैरे हाय का तुमच्याकडं?
नाही ना पाऊसच नाही आमच्या इकडे
हो का
हम्म तुमच्या इकडे आहे का
हो खूप चालु हे
हो का
हा
भारीट पा अस
हो वाटत ना नलतयत नला नाही आहे पावसाच तुम्ही बोलले होते ते ना फिरायला जायचंय असं वगैरे
आा
वगैरे बोलले होते ना तुम्ही जायचं बाहेर बोल
हो हो
हो का
हो नाही नाही गेलो
हो का
जाणारे बघू अजून पाऊस तर नाही पडलाय उढाणा
हा का
पाऊस पडला की जायच
ह कुठे जाणार आहे भंडण
मम्मी नमिन हड हरीिश्चंद्र गड
हाऊ का
आणि न नेक्स्ट प्लान रायगडी
ह का
हम्म
काय असं तिथे बघण्यासारखं
गोडे ट्रेक करायला लागतो ओपन करायला लागतो
ह का
हो
चांगलं छान वाट असेल
हो खूप छान वाटत धुक असतात पाऊस कंटिन्युअसली चालू राहतो
तिथ आणि कोकणकड काय असत
कोकणकडे हरिश्चंद्र गडावरचेल थोडस पुढं गेलं की तिथून सह्याद्री की खोलदरी य
हा हा हा हा ह चांलं आहे ना म तुम् आता कधीच गेले नाही का आधी
मी ना आधी गेलेलो आहे ना
अ्छ तुम्ही परत चालय ति
हो तिथं वसून बघण्यासारखं खूप आहे असं मन भरतच राहत गोव्याला गेलेलो मी गोवा उत्पन झालं आहे
महाभवेशाला जायचं आहे ना का नाही असं जायचं फिरण्याच्या का
हो जाऊ ना जाऊ एखाद्या दिसवशी
हा का जायचं ना तुमचं बारबर
हो छान
तिचं नाव काय ठेवलं तुम्ही
आमी आम्ही या
हा का छान ना
हम्म हो छान आहे.
मम्मी, पप्पा, भाऊ बरे आहेत का.
मम्मी पण छान आहे.
हम् आणि बाकी काय मग काय म्हणताय.
काहीच नाही. तूम्ही काय म्हणता बोला,
आणि काय कामाला वगैरे जाता का नाही. हा
असं च
ह हो का
हम्म
चांगलं आहे ना मग उद्या सुट्टी असेल तुम्हाला
हो सुट्टी
हा ह जाईल.
हो
उद्या बाळ तुमच हे असेल ना पोलिओ
असेल हा आहे वाटत.
हा का आठावीस तारीख आहे ना.
मग कुठे आहे ते.
आह
कुठं देणार हाय.
इथंच येणार आहे वाटत अंगणवाडी मध्ये,
कितीचा टाइम गेला असता.
टाईम नाही माहीती अजून अजून काय आलेलं नाही ग्रुपला हा कसे आहात.
हम्म मस्त
तुमचे ताई दादा गेलेत ना.
हो आज त्यांच्या एनिव्हर्सरी होते ते गेलेय फिरायला.
लग्नाचा वाढदिवस का
हो
हा
लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या बाहेर फिरायला गेलेत. महाबळेश्वरला
थकू
हो त्यांची पूर्ण कुटुंब गेलेले.
अच्छा आशु घरी आहे आता.
हम्
आशु वर आहे
छान आहे शू छान आहे. सगळ व्यवस्थित आहे. छान आहे. एकदम उत्कृष्ट उत्तम
हो
हो तुमचे वडील
हो ते पण बरे आहेत.
हा..
हम्म बरे आहेत ते
आणि तुमचं काय? म्हशी
हा ते पण छान! आहेत आता आमच्या गाईला बाळ झालं.
काय बोलता खरं क काय? हा
बाळ झाल आ जिलबी झाली तुमचं गाव कुठं असत?
आमच गाव गावाला असत.
ना आपण कुठे?
आशेडी
हा का? आम्हाला वाटलं हरेगाव.
हा हरेगऊला आहे माझे विला आहे तिथे हो विला आहे ना माझ तिथे.
घर ना.
हम्
हा कोण तिथ
आ..
तुमची होणारी बायको ना?
आहे एकजण.
हा आ का?
हो..
तर तुम्ही असं देवा बिवण जात असता हारेगावला गेल्या असं
हा जातो ना
जाताना सगळीच जाता?
नाही नाही देवालाच जातो घरी नाही जात
का तीच बाहेर येत का भेटायला?
हो.....
हो का चांगल आहे.
हम्
तुच्या घरचे बरे आहेत का?
हो सगळे छान आहेत
ह का? आणि मांजणगाव ला कोण असत तुमचं
आ..
माणजंणगावला कोण असतं तुमच?
आमची आजी होती आता ती नाही आहे तकडे तिला पण इकडे घेऊन आलो पुण्याला.
तुमचा कड नाही राहात का?
अ आमच्याकडेच असतील
हा का चांगलं आहे ना बरे आहेत त्या
हो छान! छान? आहे
हो का? भेटू आपण एकदा कधी करी?
कशाला?
असंच
त्यांनी काय होईल.
काय नाही ओळख होईल आपली
ओळख करायची
हम्
नाही असंच
काय करणार ना तुम्ही ओळख वाढून
काय ना हो असं आहे बाकी कश गाडी वगैरे कातातात नाही बाहेर तझ
नाही गाडीच नाही माझ्याक
मोठी हो सयार आहे
नाही
हो का
नाही ते आमच्या बंधूंची
तुम्ही ना वापरतत का त्याचा
हा
तुम्ही वापर नाही करत का काही येतच नाही तुम्हा
ती बंधूंची आहे ना ती बंधूच वापरतात
हा का
हो मला येत नाही ना.
शिकून घ्यायच ना त त्यांच्याकडे.
हम् नाही आवडतु मला काय क शिकण काळ कुठं जाणार ना आपण,
ते पण आहे ना ना फिरण जायचं असं तु बा अ, बायकोला वगैरे घेऊन जायचं.
म्हणजे
शिकल्यावर जायचं फिरायला फिरायला घेऊन.
हम्म हम् हम् हम
ह
कसं नाही कसं नाही.
मग
पण नाही आवडत मला जास्त असं ड्राईव करायला. फ्रें फ्रेंड सोबत असले की जातो मी मित्रांसोबत,
ह का चांगलं आहे ना.
चांगला आहे का नाही खूप.
हो मजा मजा करत असशिला
मज्जा
तुम्हाला शहरला आवडतं का गावाकडे आवडतं.
मला गावात आपल,
ग तुम्ही काय एक शहरात राहता.
माझा जन्मच शेहरात झालेला आहे.
हा
माझे आई वडील इकडेच होते ना.
गावाकडं वगैरे जायचं.
गावकड कशी सुट्टी लागली शाळेला तेव्हाच जात होतो आम्ही.
छोटे होते त्यावेळेस का?
हो लहान होतं त्यावेळेस.
हा चांगलं आहे की म,
आता गावाचा आणि आपला दूर दूरपर्यंत संबंधच नाही आला इतक्यात, आता जॉब वगैरे मुळे जमत सुधा नाहीत गावाात जाण, हम्म आता कोण नाही आहे ना तिकडे. नाही तिकड आता कोणच नाही.
हम् पण जात असेल ना कधीतरी असं चक्कर मारायला.
हा कधीतरी होतो चक्कर नाही काा,
ह तुम्ही गणपतीपुळेला गेले नाही का?
हां
तुमी गणपतीपुळेला गेलेले आहे का?
कुठे?
गणपतीपुळे.
कुठे?
गणपतीपोळे हो गण
हो-हो-ओ गेलेल्लय ना.
हां कां
ते तुमचा साऊंड ब्रेक होत होता नई थोडसा.
हो का आजून ना, आजून काय म्ह
बाकी काय नाई. मीच काय म्हणताव?
हमी काय नई आता झोपायची तयारी चाल्ली.
हां
प्रॉपरची तयारी चालूए आत्
हो का अं हं मग उद्याचं काये नियोजन?
उद्याचं करायचंय नियोजन चांगले.
हम्म? उद्याच् काय नियोजनए तुमचं?